अ तुम्ही कसे आहात
एकदम मस्त
काही म्हणून चाललंय.
काही नाही. आता आता उठलेलं मगाशी लवकर उठतो आम्ही. म्हणजे पाच सहा वाजता. सकाळपासून तुम्हाला तर माहिती आहे की सकाळपासून खूप सारी कामं असतात. तर मग आम्ही सकाळी लवकरच रा तिथे लवकर झोपतो सकाळी सहा सहा वाजता सगळेजण उठतात पाच सहाला. सात वाजता सगळ्यांच्या आंघोळ्या होतात. प्रत्येक जण प्रत्येकाच्या कामानिमित्त बाहेर जातो‌. मम्मी आणि मी दोघीच जणी आम्ही घरात असतो त्याच्यानंतर तीही तिच्या कामानिमित्त बाहेर बाहेर जाते‌ आणि त्याच्यानंतर जर मला मी पण बाहेर जाते पण आज मी सुट्टीवर आहे. तर मी आज घरी आहे. आणि त्याच्यानंतर मग कोणीच नसतं घरामध्ये मग आता सकाळपासून तर मग काम आवरून आपलं टाइमपास सुरू आहे. ह्या मैत्रिणीला फोन कर त्या मैत्रिणीला फोन कर त्या मैत्रिणीला फोन कर. तुम्ही काय काय केलंय सकाळपासून.
मी सकाळी दहा वाजता उठले.
ओके म्हणजे रेकॉर्ड ब्रेक आहे तुमचा बोला.
हो नाही हो रात्रीच लेट झोपते आणि जरा आराम वगैरे कराय लावलाय ना डॉक्टरांनी. त्यामुळे मी लवकर उठतच नाही आणि दोघंच असतो आम्ही घरी.
अच्छा अच्छा
मग लवकर उठून करायचं काय.
गोटीत म्हणजे आलं लक्षात‌ नाही म्हंटलं समजलं म्हंटलं म्हणजे दोघच जण असतात आणि एक तर सगळं लेट असत बोलल्यानंतर मग झोप पण पूर्ण होणं जास्त जे आम्ही कस अकरा वाज झोपतो आणि मग सकाळी जाग आणि सवय पण झालीय‌ सहा सात वाजता उठायची त्याच्यामुळे ते चालू आहे.
हो आणि सकाळच नाश्ता करून दिला की काही प्रॉब्लेम नसतो ना हो. मग परत स दुपारन जेवायलाच येतात दुपारचं जेवण बनवून ठेवायचं आलं की जेवायचं झालं.
आमच्याकडे अहो तुमच्याकडे नाश्ता तरी खातात तुम्ही काय नाश्ता बनवला बरं आज!
पोहे
पोहे तुमच्याकडे नाश्ता तरी खातात आमच्याकडे सगळेजण भाकरी खाल्ल्याशिवाय बाहेर पडतच नाही आहेत. हो नाश्ता कोणाला जमतच नाहीये,
ह्म आमच्याकडं पण गावाकडं असलो ना आम्ही की नाश्ता नाहीत करत डायरेक्टली जेवणच करायचं.
नाही आमच्याकडे सकाळी जो नाश्ता बनतोच परत बघा काय का काय बनतं आता सकाळ पासून बघा काय काय बनलंय. एक जिम ला जाणारे म्हणजे वर्कआउट करणारे लोक आहेत बरोबर.
कान
सकाळी त्यांच वर्क आउट झालं साडे आठ नऊ वाजेपर्यंत साडे आठ वाजेपर्यंत नऊ वाजेपर्यंत त्यांची आंघोळ होते. आंघोळ झाल्यानंतर मग त्या सकाळी मग त्याच्यानंतर ते उकडीच सगळं द्यायचं.
हा
हा ते झाल्या ते झाल्यानंतर अ सगळे ड्रायफ्रूटचा ज्यूस बनवून द्यायचा ते झाल्यानंतर अ एका एक व्यक्ती असतो का त्याला नाश्ता द्यायचा असं म्हणजे मंदिरात आमचा नाश्ता जातो मग तो मंदिरातला नाश् द्यायचा पाच सहा जणांचा कांदा पोहा पण आमच्याकडे कांदा देऊन पण घरात कोण नाही खात मग तो कांदा पोहे तसेच राहतात मग त्याच्यानंतर भाकरी बनते कारण मग नाश्ता खात नाही मग सगळेजण भाकरी खाणार मग नऊ साडे नऊ वाजेपर्यंत भाकरी भाजी बनते ती सगळ्याच्या डब्याला जाते त्याच्यानंतर एखाद्या व्यक्ती जर घरात असेल तर तो भाकरी खात नाही कारण त्याने सकाळी भाकरी खाल्लेली आहे मग तो दुपारी भात खाणार मग तो आपण त्यांच्यासाठी भात बनवायचा डाळ भात आमटी भात काय असेल ते त्याच्यानंतर संध्याकाळी परत सगळेजण येणार मग तो ते लोक येणार ते एकटे नाही येणार त्यांच्या पाठी ही सगळे त्यांचे मित्र वगैरे सगळे असणार म परत सगळ्यांसाठी चहा पाणी बनेल चहा पाणी झाल्यानंतर म आमच्यासा आठ वाजता जेवण बनत आठ वाजेपर्यंत मग सगळेजण जेवणार आणि अकरा वाजेपर्यंत सगळे झोपणार
भारी इकडं नाही इकडं लई म्हणजे दुपारचं जेवण करायचं परत जेवायचं वगैरे तेच दिवसभर तेच तेच करत राहायचं काम घरातली कामं उरकायची तवर जेवायचं टायमिंग जेवण वगैरे बनवायचं परत ते उरकायचं तवर संध्याकाळ चहाच टायमिंग होतय चहा वगैरे प्यायचा ते आवरायचं तवर संध्याकाळ जेवणाच टायमिंग आणि दोघं म्हटलं की सगळं येतच हो मग दोघं असू नाही तर तिघं असू करायला लागत तेवढं करायच लागत
आहो दहा लोक असली तरी तेवढंच करणं आहे, दोन लोक असले तरी तेवढंच करणं आहे आणि एक माणूस काय उपाशी राहणार आहे का तो त्याला आ काहीतरी करणारच ना एकटा असेल तरी तेवढंच करनं आहे,
हा ना मग परत मग संध्याकाळचा वेळेस जराशी बसायचा कि मग परत दुपारची झोप घेतलेली असते आपण मग संध्याकाळची झोपच लागत नाही
नाही आमच्याकडे मी आता दुपारी कोणी झोपलं ना तरी त्यांना संध्याकाळी बरोबर वेळेवर कारण सर्वांच्या ते पाठ झालेलं आहे की नाही सहा वाजता रोटिंग आणि जसं सुट्टी जरी असेल आता मी सुट्टीवर जरी असेल बाबा मी सुट्टीवर आहे तरी पण मला सहा वाजता जो टाइम दिलेला आहे माझा त्याच वेळेला मला जाग येणार मला त्याच वेळेला ते शरीराला झालेली सवय की त्याच वेळे आंघोळ पण करणं आहे ना कस तरी होईल मग ते रुटीन झालंय हा मग बारा वाजता झोपा एक वाजता झोपा काय फरक पडतोय
होय
मग दुपारी झोपलं की हा पण आता दुपारी काय झाले दुपारी बाहेर असतो त्याच्यामुळे दुपारी झोप नाही लागत आता पाच सहा कंटाळून कंटाळून मग काहीतरी ओ टीटी प्लॅटफॉर्मचे जेवढे काही सिरीज असते ते सगळे असतील ते सगळे बघायचे मग कुठे झोप लागते मग पाच वाजता चार पाचाला झोप लागते मग झोप लाग तर काय झोपणार आपण चार पाच ला
हो
लगेच ओळ येतात सगळे आल्यानंतर उठायच
जॉब काय करता म्हणला
जॉब आपले छोटे मोठे चालू असतात
अच्छा मी पण घरी बसून ते ज्वेलरीच वगैरे करते
अच्छा अच्छा
फ्लॉवर ज्वेलरी माहित असेल तुम्हाला बेबी शॉवररला युज
हो हो आम्ही महिलांना महिला आमच्या ज्या आहेत आमची जी महिला आहेत खूप सारा महिला वर्ग आहे
तो फ्लावर ज्वेलरी खूप चांगल्या प्रकारे म्हणजे त्यांना प्रशिक्षण दिलं गेलं आमच्या जवळ जे शिकवणार आहे त्या आम्ही ज्यांना बोलवतो ते खूप सुंदर पद्धतीने महिलांना फ्लावर ज्वेलरी नथ बनवायला शिक िकवली कानातले हातातल्या बांगड्या गळ्यातलं अ केसातलं प्रॉच अजून हळदीची ज्वेलरी ओरिजनल फ्लाॉवर ज्वेलरी त्या खूप साऱ्या गोष्टी त्यांना शिकव शिकवल्या खूप सुंदर सुंदर बनवतात महिलांचा हा प्रॉब्लेम आहे की त्यांना मार्केट नाही मिळत जो मार्केट त्यांना मिळायला हवा
हा त्याला मार्केट नाही एवढा त्याला कसं नाव करायला लागतय बऱ्यापैकी ओळख पाहिजे तर मार्केट होते
आणि एकाच टायम ज एवढ्या सगळ्या महिला बनवायला लागल्या तर मार्ग एकूट कोणाला देणार तर आम्ही असं बोलत की मिलून बनवा मिलून बनवा मिलून विका मग कुठेतरी खाण्यातातले सुंदर बनवा गळ्यातले सुंदर बघितल्या ना एकीने बोरमाल घातली तर शंभर जणी बोरमालच घालतायत मग मग शंभर जणांची ऑर्डर झाली ना ती
हो
हो असं मत आहे माझं की मार्केट बनवा विक सगळजण सगळ्याच गोष्टी करत असतात
हा ना आणि आता कॅम्प वगैरे पण असतात कंटिन्यू मग एखांदा कॅम्प वगैरे लावला पण त्यात म सगळ्यांनी मिळून तरी बरं पडतं
हो हो हो त्यांनी कॅप वगर लावले ना महिलांनी कॅम्प मध्ये गेल्या आता मार्केट पण भरतात बऱ्यापैकी यात्रा भरतात काही ठिकाणी हा मग जायला काही हरकत नाहीय एखाद्या व्यक्तीला बसवायच तुम्ही बाबा आज हिची वेळ उद्या तिची वेळ परव तिची वेळ
हा सगळ्यांनी मिळून केला ना कि तस होतं मग बर्यापैकी सगळ्यांना पण फायदा मिळतो
आता सोशल मीडिया पण तेवढा चांगला आहे आपला स्ट्राग
तच ना आणि इकडं मी कसं एक तेच करते माझ्या सुट्टीला माझ्या सोबतीला जर कोणी असतं ना असा एकटीने बनवून किती बनवणार किती इन्व्हेस्टमेंट करणार असं होतं ना
हो ऑर्डर येतच
पशी लागते हो येतात ना
आतापर्यंत किती कमवले त्याच्यामध्ये
अ तसे म्हणले तर म्हणजे जास्त दिवस नाही झाले मला घून अं एक वर्ष झालं एका वर्षातन मी पंधरा वीस हजार रुपये कमवले
मग खूप चांगली कमाई आहे
हो संक्रांतीच्या टायमिंगला मार्केट जास्त असतंय ना आता आम्हा
मग काय हरकत आहे आता गणपती आले आता गणपतीला जाऊ शकतात नंतर दिवाळी येते आता गणपतीला तर किती ज्वेलरी लागते आपल्याला
हा ना पण खेडेगावात जास्त एवढे महाग कोण घेत नाही आणि ती ज्वेलरी कशी म्हणजे त्याचं मटेरियल वगैरे महाग भेटत ना त्यामुळे ती ज्वेलरी पण आपल्याला परवडत नाही कमी प्राईज मध्ये दयला
नाही एकदम टाकायचं एकदम वीस आपण जास्त मटेरियल घेतो ना त्यावेस ती कमी प्राईजला भेटते आता मुंबई सारख्या ठिकाणी कमी स्वस्तात मटेरियल भेटते तर मग बरोबर तर मग कमी आता मग जास्त मटेरियल घेतलं स्वस्त भेटणार त्याच्यामध्ये खूप चांगली ज्वेलरी बनते
हो पण एवढं लांब यायचं म्हणजे आम्हाला खूप लांब पडतं ना एवढं लांब ज्वेलरीजं मटरियल वगैरे घ्यायला
आजूबाजूला ऑनलाईन मागवायचं आजकाल ऑनलाईन पण स्वस्त मटेरियल भेटतो तुम्हाला ज ऑनलाईन त्याच हा त्याची हे माहिती असेल त्याच नाव काय तर मग ते टाकायचं आणि मग ते तुम्ही तेही मागवू शकता खूप छान छान भेटत
भेटत पण विषय कसा होतो की आता ऑनलाईन पण घ्यायला भीती वाटते आपण पेमेंट आधी करतो ना काही काही काय करतात मग पेमेंट घेतात मटेरियल वगैरे देत नाहीत माझ दोनदा तसं झालं त्यामुळे मी जास्त त्याच्या भान घडीत पडत नाही
नाही तो ऑनलाईन नाही करायच फ्लिपकार्टवाले असे करतात फ्लिपकार्ट आहे मिंत्रा आहे अमेझॉन आहे अ डबल
नाही लो मटेरियल येत मग त्याचा कलर तर जात
अच्छा अच्छा लिंकेट वरून आहे नाही तर मग जे जे आहेत मोठे शॉप त्यांना कॉल त्यांचे नंबर घ्यायचे पहिल्यांदा त्यांना कॉल करायचे शॉर आहे का नाही तर मी आल्यावर तुम्हाला पैसे ट्रान्सफर करेल लगेच देईल तुम्ही माझ्या हातात द्यायच्या मग असं जरी केलं तरी पण होतोय
नाहीत काय काय शॉपवाले ऐकत नाहीत काय काय
चालेल मला ना थोडं काम आहे आपण नंतर बोलूयात
हा चालेल
ओके ओके थँक्यू
हम्म बाय
ओकेबा